हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय का?
हा येतोय बोला की.
काय करताय, चहा वगैरे झाला की
झालाय तुमचा, बसलोय.
हो हो आत्ताच झाला.
हम्म हम्म.
बाकी तब्येत वगैरे.
हाय बघा बरी, तुमची?
हाय, बरीच असत्या आता काय, तुम्ही घरीच अस असं म्हणजे, जॉब वगैरे करताय का?
नाही, घरीच असतोय, आता अजून एज्युकेशन सुरू आहे माझं.
होय.
हम्म.
एज्युकेशन सुरू आहे, माझं पण एज्युकेशनच सुरू आहे, म्हणजे कॉलेज अजून स्टार्ट व्हायचंय, आता ऍडमिशन मी घेतलंय बीटेक ला.
हा हा.
हम्म, म्हणजे आजून ऍडमिशनची प्रोसेस काय झाली नाही, म्हणजे स्टार्ट झाल्या, पण अजून काय नाही, तुम्ही काय करताय?
मी बी कॉम करालोय, आता लास्ट इयर हाय.
होय.
हम्म, तुम्ही डिप्लोमा करून बीटेक करा लागलाय काय?
हा, डिप्लोमा करून बीटेक.
हम्म हम्म.
ते कसं, अकरावी बारावी जर असलं तर कसं लगेच ऍडमिशन भेट तय, पण डिप्लोमावरनं कसं जरा सीट्स कमी आस
हा डिप्लोमा वाल्याना जरा
काय म्हंटला?
डिप्लोमावाल्यांना बीटेक, एमटेक करायला तेन सीट्स कमी असतात का विचारालो
हां, म्हणजे कमी असतय, म्हणजे कसं जर स्टुडंटचा अं ईनटेक म्हणजे पट असला साठ सत्तर तर त्याच्यामध्ये दहा पाच, असं म्हणजे ते पण आपल्या अ कॅटेगरी वाईज जागा असत्यात, म्हणजे आ कास्ट कुठलं हाय त्याच्यावर.
टक्केवारी पण जास्त लागत्या वाडतं.
टक्केवारी पण जास्त लागत्या आणि आपलं जर डिपार्टमेंट म्हणजे, आपलं जर क्षेत्र अ कम्प्युटर वगैरे असलं तर त्याला, अजूनच पर्सेंटेज म्हणजे
जास्त पाहिजे, हा हा हम्म.
म्हणजे बाकीच कसं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हाय ते कसं त्याला कमी, टक्केवारी असली तरी पण होऊन जातय. पण हे, आणि माझं, कशाला?
त्याला या ह्याला मेकॅनिकला ते.
मेकॅनिक ला वगैरे म्हणजे, अस लईच कॉलेज जरी असं म्हणजे जास्त कटऑफ असला तरी सेवंटी सेवेन म्हणजे सत्त सत्याहत्तर, शाहतर, पंचाहत्तर एवढंच जातय मेकॅनिकल ला. आणि इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युट, र असं जर असलं म्हणजे आयटी जर असलं तर जास्त जातय. मग काय अ असं जर जास्त कॉलेज चांगलं असलं त्याज पर्सेंट म्हणजे टक्केवारीच त्याचा जर कट ऑफ जास्त असला तर मग शहाण्णव सत्याण्व असं पण जाते. म्हणजे आपल्या इकडं सांगलीचं वालचंद कॉलेज वगैरे आहेत. किंवा हिथलं डि के टी हे जरा जास्तच आहे कटॉप. असं होते म्हण एस आय टी ला त्याच्यापेक्षा जरा कमी असं.
हा हा मग तुम्ही कुठे घेतला?
अजून कसं रजिस्ट्रेशन म्हणजे सुरू झाले फक्त नोंदणी चालू झाल्या.
हा. हा.
अ कॉलेज कसं आपण अ किती जवळपासच्या कॉलेजचं नाव टाकायचं मग आपल्या मार्क्स च्या टक्केवारीनुसार कोणतं कॉलेज भेटेल ते भेटेल वरूनच भेटतय.
हा हा म्हणजे वरून त्यांच त्यांच चूज करतात स्टुडंट्स.
हा वरूनच कॉलेज म्हणजे आपल्याल मार्क्स कस असतात कणी भेटत जातय आपण कसं आपल्याला पाहिजे तसं कॉलेजचं नाव टाकत जायचं म्हणजे आपल्याला कुठलं पाहिजेय ते पहिला टाकायचं त्याच्यानंतर असं खाली खाली कॉलेजची नाव आणि अ कुठलं डिपार्टमेंट पाहिजे? ते पण टाका
हम् हम् किती कॉलेजची नावं टाकायचं मग तरी पण
अ तरी काय आपण मस्त टाकू शकतोय पण मिनिमम सगळे पंचवीस पर्यंतच टाकतात. पंचवीस तीस कारण जास्त लांब पण कोण घे हो आणि त्यातन कोणतं भेटेल ते भेटल.
मग तिथं जायलाच पाहिजे कंपल्सरी दुसरीकडे कॉलेज चेंज तेन करून देत नाहीत.
मग चेंज केलं तर मॅनेजमेंट कोटा मधून ऍडमिशन घ्यावं लागेल पण कस त्याला फी जास्त म्हणजे आपल्याला कोणतच शिष्यवृत्ती भेटत नाही. आणि कॉलेजची जेवढी फी फी आहे तेवढी सगळी पूर्ण भरावीच लागते.
हा. हा.
मास आणि डोनेशन पण द्याल काय म्हंटला?
किती पण असू देत एक लाख, दोन लाख तेवढी रुपीज भरायचेच कंपल्सरी.
हा हा दोन किती पण असू दे आता कसं आपलं इंजिनिअरिंगच कसं? फी मॅक्झिमम दोन अडीच असं जास्तीत जास्त लईच चांगलं कॉलेज असल तर आणि असं मिनिमम लेव्हलच एव्हरेज
हा सांग
अ का अव्हरेज कॉलेज अस असल तर कसं कमी असतय एक लाख, ऐंशी हजार शहाण्णव
हा हा हा हा.
डिप्लोमाचं काय?
डिप्लोमाचं कॉलेज डिप्लोमा डिग्री मुलींना फी आय म्हणतात म्हणून म्हटलो. मग त्याच्यामध्ये काही कमी नाहि होत नाही आ
कस कॉलेजला आपल्याला फी म्हणजे कॉलेजची जेवढी. डेव्हलपमेंट फी असत्या तेवढीच आपण भरायची. बाकी सगळं फ्रीच आहे म्हणजे जर सक त्यांना वाटत्यान किंवा एक लाख जर फी असली तर आपल्याला मुलींना. फक्त पंधरा सोळा किंवा लईतल य वीस हजारच्या आत असा असते.
हा हा हा.
आणि इकडं कसं सगळं खाजगीच. कॉलेज आहेत इंजिनिअरिंग च मग कोल्हापूरला एकच आहे गव्हर्मेंट. तिथं भेटायला पाहिजे ना तिथं बी जास्त कट ऑफ असतो ऍडमिशनचा.
इकडं इंजिनिअरिंगल्यां कट ऑफ जास्तच आहे आहेत.
हो नाही त कस मग तेच. सगळी फी कधी भरायला लाग त्या जर आपल्याला पाहिजे ते कॉलेज घ्यायचं असलं तर. मॅनेजमेंट म्हणून एक सीट असतात मॅनेजमेंटच्या जागा अस त्यात. मग ते आपण करू शकतोय.
हम हम.
हो ते कसं आपल्याला परवडत नाही ना म्हणजे जेवढं आपण मिडल क्लास फॅमिली क्लास. मध्यवर्गी लोकांना ते परवडत असच नाही.
वय वय बरोबर आये.
तसं हे बी कमला काय की एवढी नसेल.
होय नसत्या एवढी नसत्या एक तीन हजार सगळा. एक बावीसशे असत्या तरी पण आपण अडीच हजार धरून जायचं. म्हणजे तेवढ्यापर्यंत येऊ शकत्या. आणि जर नॉन ग्रेबल तर तेवढ्या असत्या नॉन ग्रटेबल अस. तर म असत्या साडे सात हजार रुपये आठ हजार रुपयर्ंत अस.
तरी पण असं इंजीनियरिंग च्या आणि मेडिकलच्या तुलनेत जरा कमीच आहे हाय ना.
हा होय हा त्याच्या तुलनेत कमी आहे.
कॉलेज चं कसं ऍडमिशन पण कसं आपण करून आलो तर तेच कॉलेज भेटतय पण. त्या क्षेत्रात असं जायचं असलं तर.
इंजीनियरिंग वाल्यांचं जरा ऍडमिशनची प्रोसेस आणि त्यांचं सिलॅबस पण लय टप असतं त्यांचं ते हे. एज्युकेशनच पॅटर्नच वेगळं आहे पूर्ण आमच्या लेव्हलन बीए बीकॉमच्या. आमचं कस एकदा जर ऍडमिशन करून आलं तर मग कन्फर्मच होते. पाहिलं फक्त कसं ग्रांटेबल वाल्यांनी लवकर जा लवकर जायचं. आणि नॉन ग्रांटेबल वाल्यांनी लेट न गेला तरी पण चालतंय. पहिला आपण चूज करतानाच करायचं की नॉन ग्रँटेबल ला जायचं की आपण ग्रांटेबल ला जायचं.
हा.
हॅलो.
हे एक- हे कसं म्हणजे होऊन जाते ना एकदा आपल्याला पाहिजे ते जवळपासच कॉलेज. ला गेलो आणि मग आपलं पूर्ण फिक्सच होऊन जाते हितं अस नाही. आपल्याला भेट भेटल्यावर म्हणजे कॉलेज भेटल्यावर मग आपण बघायच त्याचं. म्हजे लांब असलं तर तिथ हॉस्टेल बघाव लागणार. हा आणि एक चाळीस कि चाळीस किलोमीटर चं होय. प्रोसेसलायाआणि चाळीस किलोमीटरच्या आत असलं तर कसं मग. आपल्याला बस वगैरे असतयाच पण बसच पण फी लय म्हणजे. प पैसे जास्त इंजीनियरिंग आणि मेडिकलला जास्त आणि इंजीनियरिंग पेक्षा जास्त. मेडिकललाच पैसे जात्यात म्हणजे वर्षाचे काय तर. त्यांची फी अ पाच सात अस असत्या पाच सात लाख. वर्षाचे आणि. त्यांचं वर्ष पण जास्त येते ग्रॅज्युएशनचं.
किती वर्ष असतात मेडिकलवाल्यांचं.
मेडिकल वाल्यांचं मला वाटतंय नाही नाही पाच वर्ष असतात अकरावी बारावी नंतर पाच वर्ष असतात. ते त्यांच म आपलं कस अ तुम इथं पण चार वर्ष असते ना? का तीन वर्ष असते.
आमचं तीन वर्ष असतय. परंतु आम्ही ज्यावेेळी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलो ना. त्यावेळेपासन आमच्या बॅचपासनच अस... हे आमची बॅच दोन हजार तेवीस ची हाय. त्यावेळेपासून एन इ पी लागू झाला. न्यू एज्युकेशन पॉलिसी. मग त्याच्यामुळं... अ चार वर्षाचे बिकॉम झाले म्हणतात. परंतु ते अजून... प्रत्येक कॉलेजेस मध्ये सुरू झालं नाही ये म्हणजे.
हा म्हणजे जी आर आला नाही गव्हरमेंट चा अजून.
हा अजून गव्हर्मेंट चा जी आर पण आलाय परंतु प्रत्येक कॉलेजेसमध्ये सुरु सुरु व्हायला तर थोडा वेळच लागणार की कारण सगळ शिक्षक पाहिजे सिल्याबस तयार व्हायला पाहिजे. पॅटर्न बघायला पाहिजे ह्याचा आणि आमच्या नंतरच्या बॅचला... आमचा साठ चाळीचा पॅटर्न केलात म्हणजे साठ मार्काचा पेपर... आणि चाळीस मार्काचे इंटरनल अस केले... आम्हाला कसं होत ऐंशी मार्काच पेपर थेरी पेपर. आणि वीस मार्काचं इंटरनल असं होतं मग सगळं सिल्याबस थोडा थोड चेंज झाला आणि तसच राहिले. फोर्थ इयर च म जून बघूया कधी.... चालू होतात मग मॅडम कॉलेजेसमध्ये त्या अजून म्हणाल्या लागल्यात की... अजून चालू होत नाही म्हणाला आमच्या बॅच भरी पडू सकोय बघर आता चालू झालं तर. करायचं नाही तर नेहम
तीन वर्षाचच कस म्हणजे बरं पडतंय कारण त्याच्या म्हणजे तीन वर्ष... कपलीट झालं की पुढं मास्टर पन करता येते ना आपल्याला.
मग हे बीकॉम चार वर्षात झालं की मास्टर एक वर्षात च होणार असं होत ते. परंतु तो नियमच आहे तर मग ते दोन वर्षाच कंपल्सरी करायलाच लागणार..
खरं ते जर तुमचं चार वर्षाच झालं तर मास्टर हे सगळे जण करू शकत म्हणतात ना म्हणजे एमबीए वगैरे मग ते कसं सगळ्यांना... अलावड आहे एमबीए ला. म्हणजे इंजिनिअरिंग वाली पण आणि हा
बिं
म त्यांच वर्ष बदलणार नाही.
ते काय माहत नाही ह ते विचारून बघायला पाहिजे. त्यांचं वर्ष होय कस हा तस असेल की त्यांचं वर्ष बदलणार नाही आम... कोण बी कॉम बी ए हे सगळं बीकॉम बी ए बीकॉम आय टी आणि बी सी ए बी बी ए. हे चार पाच डिपार्टमेंट आहेत ना ते चार चार वर्षाची होणार हे...
हा आणि ऑलरेडी इंजिनिअरिंग म्हणजे फर्स्ट इयर पासून ऍडमिशन घेतलं तर चार वर्षाचा आहे आणि जरं डिप्लोमावरून केलो तर तीन वर्षात आहे.
हम्म हम्म.
डप्लोमावरून डारेट सेकंड इयर ला अडमिशन भेटते.
हम् हम् मग डिग्री तुमची चार वर्षाच्या असत्या ना.
हा म्ह म्हणजे डायरेक्ट बारावी नंतर डायरेक्ट गेलो कोणी आपण तर चार वर्षाची. आणि डिप्लोमा व केलो तर तीन वर्षा म्हजे डायेक्टेकंड इयर ला डमिशन भेटते.
हम् हम्.
हम्म असं असतं.
हम् हम्.
म्हणजेचा गॅप पडला अस तर त्यांना मंग जास्त तर एक दोन वर्षाचा गॅप असेल कोणाचं काहीतरी फाई फानान्शियल प्रॉब्लेम मुळे ते नाचतंच की.
होय. एमबीए पण चांगलाय मग एमबीए तुम्हाला करायला आलाव नसते काय. डिग्री, डिप्लोमाला हा मग एमबीए हा हा. नसते हा हा मग डिग्री नंतर डिप्लो
पैसे ना.
हमम मग तुमची डिग्रीला ग्रॅज्युएशन पूर्ण होणार बरोबर.
हा ग्रॅज्युएशन पाहिजे त्यामुळं
हम्म हो ते चालतय तस पण होऊ शकत.